बोल काय बोलतोस? कुठं आहेस?
घरी आहे बोल ना.
अरे काय परीक्षेला काय येतोस की नाही की घरी राहायचा विचार आता?
येतोय ना आरे ते जरा काम होत म्हणून आलेलो.
आजून झालेलं नाही?
नाय
गेल्या सेमिस्टर पासून कामच करतोय अजून काम झालेलं नाय.
इन्कम सर्टिफिकेटचे काम करायच होत रे त्यासाठी आलेलो.
आजून तेच चालू आहे मागच्या सटेकपसून तेच
आता काय करणार काम होत नाहीये तोपर्यंत हाय थांबलं.
आ मुबई माणस
बाकी जेवलास?
जेवलो, तू जेवलास?
हो जेवलो म आता कुठ आहेस?
आता ये पंपावर आहे बघ.
पंपावर काय करतो?
कामाला लागलो रे इथे जरा पंपावर.
हा.
काम जरा काय करणार आ
किती पगार आहे?
पगार आहे आठ हजार दोघे हना आम्ही रु तू आणि मी डिवाइड करून घेतो चार चार. आता आता जॉईनी केलेली आहे न्यू जॉइनिंग आहे रे आजून महिना आता होईल दहा दिवसात.
म किती गाडीचे पेट्रोल भरले?
आज तरी निदान झालं अ दहा दहा बारा हजारचा गल्ला तरी झाला आज.
आच्छा
आ आरे प्रॉफिट तसा होतो रे येतात गाड्या येतात ओळ त येतात खूप तरी बर आहे जास्त लोड नाहीत कॉलेजला नाही रे नाही गेलेलो.
काल
आजच हे झालेत सपले दुपार नंतर काय कॉलेजला गेलो नाही मग.
कारे?
अरे नाही रे कंटाळा आला कॉलेजला जाऊन, जाऊन रोज काय जायचं कॉलेजला. रोज जाऊन, जाऊन कंटाळा आला तर डोक
काल गेलेलास की नाही?
काल गेलेलो पपर होतेना.
हम्म.
पेपर दिले पेपर चालू आहे तू तर काही येत नाही पेपरला
कुठला पेपर होता?
मॅडम विचारत होती तुझ्याबद्दल
मग काय बोललात?
काय म्हटलं मॅडम आता तो एक्सटर्नल झालाय आता पूर्ण.
हम्म, हम्म.
हा मॅडम मग ते करु करू त्याचं काही खरंच नाही मागच्या सेमिस्टर पासून म्हणतात तो झाला कधीपसून तो येतोय कधी, जातोय कधी,
कुठला पेपर होता बर?
ब काल काल याचा पेपार होता ई व्ही एस चा पेपार होता काल.
अच्छा.
कालच होत ना तो सॉरी नाही काल कमप्युटर अ सीए चा होता.
अ कमप्युटर एप्लिकेशन.
हा..
अच्
काय ते पेपर पण आशेच राह नरे माझ्या लिहीला आरे बघून तर लिहायचा होत. लक्ष देत नाही एवढं कोण. डीडी ज
ह
लास्टची दोन, तीन पान उरली फक्त बस
अच्छा.
लांब लाब लिहिलबी
सुट सुटीत.
एकदम कडे हा सुट सुटी एकदम लांब लांब लिहिल आ तेच करून आलोय सगळं लांब लांब लिह लिहत गेलोय.
आज कुठला पेपर होता?
आज होता ई व्ही एस चा पेपर होता आज.
ई व्ही एस चा हम्म.
पेपर लक्षात राहत नाही रे राजा काय करणार
त्यां बदम खा
मॅडम मला बोली, ती बरोबर होती जरा
काय?
कशाला पेपर द्यायला येतोयस?
म?
पेपर लक्षात राहत नाही रे आता काय, मग काय बोललो मॅडम ना, मॅडम पाच अजून पेपर द्यायलेत, नाही तर कशाला येतोय?
एक तर त्या दिवशी मॅडम काय ना काय ते विच चात बसते, याचे हे काय? हा कुठल्या युनिट मधल्या ये ते. कुठल्या युनिट मधला? अरे मला काय माहिती, मी कशाला लक्ष दिले तिकड कुटल्याही युनिट मधला हाय.
लेक्चर ला बसशील.
सांग, अरे काय लेक्चर-लेक्चर-लेक्चर किती लेक्चर करणार? हम्म कसले लेक्चर? एक तर ते लेक्चर मध्ये शिकवात डोक्यात जात नाई बी.
अच्छा, मग जातोसच कशाला?
कोण जातय कॉलेजला? पेपर तरी पण जातोय, कॉलेजला. नायतर बघू आता, नस होय.
तुज बर वाटतय? काय भाई?
डीग, काय होणार आहे? डिग्री करून काय होणार आहे? रोजगार भेटणार आहे?
भेटेल तर, स्वतःच टाकायचं काय ना काहीतरी.
काय टाकशील, मेडिकल?
मेडिकल टाकीन लायसन सोडीन भाड्याने.
मेडिकल टाकायला, अशे तुझ्यासारखे किती जण येत जे मेडिकल मेडिकल टाकण्याचा विचार करताय. अन, लायसनचे पण पाच हजार येतील. त्या पाच हजार मध्ये होईल तुझ, भागेल?
भागेल, बास.
एकट्या माणसाला काय लागते, आता?
याच्याजागी का?
एकटा माणूस
एकटा माणसंचं लग्न नाही करणार?
हा सुयश का कॉल करतोय, विचार रे जरा त्याला? हॅलो?
ब, हो त्याला वाट ना की तू असच हॅलो?
सुयश का कॉल करतो? ते जरा विचार त्याला. हॅलो??
अरे
तुझा आवाज येत नाही रे.
हॅलो? अगं हॅलो हा सांगितलं.
हॅलो.
हा सांगितलं. हो सांगित
हा ठीक आहे आवाज ब्रेक होतो रे मग आवाज येत नाही दोन्ही जशी जॉईन झाले की. गॅप पडलं की आणि म त्यातून हे होईल होय मलाच करतोय.
मग तो दाई.
होय होय काय आता ते हा.
त्याला बोललो करून घे म माज्यासोबत बोलतोय.
हा एक एक कॉल करा वाटल्या एक तू एक तो तो. काय नाही ब आत्ता पंपा एक गाडी आली होती हम रू तू रम्मी खेळतोय.
ऑनलाईन.
हा ऑनलाईन रम्मी कायये सात ते नऊ आता त्यांना ड्युटी केलान.
हम्म.
पुढे माझी ड्युटी आता मी करतोय ड्युटी. आत्ता तुझ्याशी बोलता बोलता एक गाडी आली त्याला प पेट्रोल सोडला पन्नासचा.
हा.
हम्म हम्म.
मोठा आंब
त्याच्या मुले.
हे असं कत नाय
पैसे काय गाड्यांंची काय कमी नाही रे आज बुधवार आहे ना त्याच्यामुळे गाड्या खूप येतात आज.
तरी आज मागच्या पेक्षा तरी कमी आलेत आ.
गाडी आहे का तुझ्याजवल?
माझ्या जवळ नाही रे जयू कडे गाडी आहे जयूला विचाराय पाहिजे.
मग बघ जरा एक वस्तू आणायची होती बारावाली.
होय काय?
हा.
हम्म जयूचा नंबर आहे काय तुझ्याकड?
माझ्याकडे नाहीये रे.
होय काय बघताव जयूला फोन लावून विचारतो तरी.
त्याला बोल करून की काम आहे काहितरी.
हम्म हम्म टिकत बघतो विचारतो. ती गाडी मग जयूची म्हणजे जयूची नाही राजची आहे रे.
राजची आहे तरी पण जयूकडेच असते ना राज तर तरी पण घरीच असतो.
हो ते हायच नाई विचारतो त्याला विचारून बघतो.
त्याला बोल मॅन्युअल पा मॅन्युअल द्यायचीय मॅन्युअल अ डायग्राम काढतोय तो मॅन्युअल द्यायचा आहे त्याला आणि मॅन्युअल घे वाटल्यास सोबत.
जाईल समजून जाईल तो सांगतल्यावर त्याला मॅनेजर आहे की नाय आ
मॅनेजर आहे पर तु मी गेट वरूनच जावा ना.
हां.
इकडे गेट वर आहे आणि तिकडूनच जावा तिथे कशाला येताय खालपणड हॉस्टेलला.
ते अरे गेट वर विचारतोय कारण कधी कधी गेट वर असतो ना मॅनेजर.
पीटर नाही तो, इथ मॅच मध्ये
मेस मध्ये हाय. म ठीक हाय, बघतो विचारून बघतो त्याला
चल, त्याला बघ काय बोलतो?
हम्म विचारतो विचारतो, म आता घरून येणार कधी हायीस?
करू, आता बघू. आता सेशनल आता तरी पण हा महिना तरी सोडला पुढच्या महिन्यात येईन, ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यात आलो तर
ऑगस्ट ला.
सेमिस्टर कधी चालू होणार हाय? हा.
सेमिस्टर बोललेत पहिल्या, पहिल्या आठवड्यात बोललेत चालू होणार आहे म्हणून
पहिल्या आठवड्यात
होय, ऑगस्टच्या पहिला आठवड्यात चालू होईल बोललीत.
अच्छा.
काय करत्यात, काय माहिती म आता?
म्हनजे अजून तसं हाय.
वरन शिक्षक मॅडम तर बोललेत, आले म्हणून आता उद्यापासून प्रॅक्टिकल रिविजन चालू होते.
डेट आली काय?
डेट बोलले चार पाच पासून चालू होईल, सुजाता मॅम तरी बोलली.
अच्छा.
हूम् उद्यापासून आता सेशनल चे प्रॅक्टिकल एक्झाम चालू होणार. ते झाले की, म लगेच प्रॅक्टिकल चालू होणार बोलले होते, सेमिस्टर चे सत्तावीस, अठाविस पासून
आणि सपणार कधी?
प्रॅक्टिकल काय सपतील लगेच रे, अजून कायतरी
नरकी
हू हू काय माहिती? ते काय माहित नाही रे? सल्लग घेतील प्रॅक्टिकल असली तर
ल घेतले मग चार दिवसात
चार दिवस सपतय, तीन तीन चार प्रॅक्टिकल हायीत काय तरी?
चार दिवसात संपतायेत मग.
होय. चार पण कुठले?
ऑगस्ट पर्यंत झालं. ऑगस्टच्या एक दोन तारखेपर्यंत मग दोन तीन दिवसाचा गॅप देऊन, मग सीयारीचे पेपर
होय मग झालं, ऑगस्टच्या तरी वाट तय, वीस तारखेपर्यंत सगळी होतील पूर्ण पेपर.
आजून फॉर्म भरायचा बाकी आहे ना पणं फॉम कुठे भरलाय? फॉम भरणार मग. म टाइम टेबल येणार, म प्रॅकटिकल लागेल, प्रॅक्टिकल एक्झाम लागेल.
होय, तुझा सीएचा बॅक राहिलाय ना पेपर, जा देणार हायेस ना तेव्हा.
हो. काय माहीत कधी घेतात? डेट थोडी हाय.
हम् कशाला तो बॅक ठेवला देऊन जायचा पेपर तू.
आता काय करणार. टायमाला काय ते कार्यक्रम होता म्हणून थांबलेल. मी काय बोलतोय ते बघ ग आई. तीथ काय आहे ते तीला फोन कर आणि मग सांग मला.
ठीक आहे सांगतो तुला बघतो काय वस्तू हे.
हा ठीक हे चल ठेऊ.
हम्म चालेल चल ठेवू.
हा ठीके चल.
हा चल.